नमस ते काय चाललंय हा हा आहे आवाज येतोय मला आपण एक अस टॉपिक धरूय की म्हणजे आता हल्लीची मुलं कशी आहेत आणि पूर्वीची मुलं कशी होत या टॉपिक वर आपण बोलूया आता कस हा हा पहिलं पूर्वी कस होत माहिती का म्हणज मुल म्हणजे सगळ ऐकत होती सग करत अभ्यास व वरे हे सगळंच आहे आता पण पण पूर्वी कसं होत की हे सगळंच आहे पण आता कसं मुलं जास्त खेळण्याकडे परत आउटडोर जी म्हणजे खेळणे वगैरे आहे ते जास्त करत हो आणि आताची मुलं जास्त करून मोबाईल, टीव्ही आणि जास्त करून पीसीवर व वगैरे जास्त असतात
हो बरोबर हो बरोबर हा मला तेच वाटतय की जे म्हणज जे आमचं जे बालपण होतं मी स्वतःवरून सांगते. आमचं जे बालपण होत ना ते अतिशय सुंदर होतं. म्हणजे तेव्हा तर टीव्ही पण नव्हता. त्यामुळे फक्त रेडिओ होता मात्र बरं का रेडिओ ऐकायच आम्ही अगदी अ म्न लावून ऐकायचं पेपर होता न्यूज पेपर तर ते वर्तमानपत्रात बातम्या वगैरे वाचायला तेव्हा खूप आवडायचं आणि दर रविवारी अस कार्टून सारख अस यायचं ते तर ते पण आम्हाला वा यला वगैरे आवडायचं तसच काही स्टोरी असायचा छोट्या छोट्या गोष्टी त्या पेपरमध्ये तर त्या ते पण आम्हाला खूप आवडायचं म्हणजे आम्ही वाटच बघायचो कधी रविवार येतय ते कधी तो पेपर वाचतो, असं. आणि तसच रेडिओ च पण तसच होत. रेडिओ ऐकायला खूप आवडायचा आणि आम्ही म्हणजे बाहेरचे खेळ जे होते ते खेळण्यात आम्हाला खूपच आनंद वाटायचा. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं? की आमचय ना, असं छानपैकी व्यायाम पण व्हायचा ना.
व्यायाम होत होता. मला असं वाटते की म्हणजे कस, जी पहिला मुलं होतीत म्हणजे आमच्या एक नव्वदच्या किंवा जी नाईटीनच्या अगोदरची आणि दोन हजारच्या म्हणजे आसपासची जी मुलं होती ती जास्त करून बाहेरच ख खेळ किंवा जे आउटडोअर जास्त आहेत, म्हणजे जे असतील ते. कुठले पण एक्स वाय झेड, जे खेळ असतील ते जास्त खेळत होते. ते आणि आ त्ताची मुलं त्यांना पहिल्याच जर आम्ही खेळ सांगितला तर, त्यांना एक पण त्यांना येणार नाही. कारण त्यांनी कधी खेळीच नाही. जास्त त मोबाईल मध्ये मोबाईल मधलं त्यांना काही पण सांगा, ते जास्त त्यांना जमणार, असं आहे. जे आम्हाना पण जमत नाही ते त्यांना जमणार. पण ते आता जे बाहेरचे खेळेतना त्याच्यामुळे आपल्या शरीराचा व्यायाम आपले म्हणजे जे नैसर्गिक जे असते ना निसर्गाच्या सानिध्यात, जे खेळ असतात ना, ते आता ते आता ची मुले मला वाटतं ते मिस करत आहेत. म्हणजे कुठ तरी त्यांनी ते गमावलं आहे. असं मला वाटतंय. ते खेळ आणि पहिला एक दूरदर्शन म्हणून एकच चॅनेल होत टीव्हीवर. सहसा कधी त्याळेला कणी म्हणजे हे नसायच, म्हणजे टी व्ही वगैरे सहसा असं कुणाच्या तरी एक दोन घरात असले की, ती मुलं जाऊन तिथं जाऊन सगळ्या असं ग्रुप करून बघायची. असं करायची आणि तव्हा तो शक्तिमान किंवा ते अजून दोन तीन अ जे लाग गत होते ना सिरियल वगैरे शक्तमान आणि आणि कोणतर असाय हनुमान वगेरे ते. ते सगळे एन्जॉय म्हणजे ते जे एन्जॉय ना आता कसं झालंय पूर्वी ते भेट नव्हतं म्हणजे तुम्हाला सांगतोय एक टी व्ही साध भेटत नव्हती एकेकांच्या घरी रेडिओ पण नव्हता पण आता कस व्हायलय मुलांना सहज भेट टय लागले तो म्हणजे आता एक बोट दाखवलं ना मला हात ही गेम पाहिजे किंवा हे मला पाहिजे कि ते लगेच भेटतं पूर्वी तसं नव्हतं पूर्वी आपण आईकडे किंवा भावांच्याकडे एक रुपये जरी मागायचं म्हणलं तर आपल्याला पहिला त्याचं पण काय म्हणतात ते काव खाऊन घ्यायला लागत होत म्हणजे खयला लागत हो कशाला पाहिजे तु हे कशला अस पण आता ते मला वाटते ते व्हॅल्युएबल म्हणजे काय राहिलं नाहीय मुलांच्या मध्ये म्हणजे हा कारण मुलं कस काय करालात कि हा कि आता आपल्याला कस होती जाणीव होती एका गोष्टीची आपले बाबा कमवाय लागले एवढं जाणार आपले पैसे आणि आपण पण थोडं त्याच्यामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच आपल्याकडे ते अंगी लागलेलं होतं की बाबा कमी आपण थोडं हे करायला पाहिजे पैसे थोडीशी बचत कराय पाहिजे पण आता मुलांच कसं झाले नाही बाबा आता मला ही वस्तू पाहिजे मग किती पण असू दे ती. शंभर पासून एक तीन हजार पर्यंत पाचगणी ती वस्तू मला पाहिजेच बाबा मला घेऊन दया आई मला घेऊन पाहिजे अस आणि आमच्या काळात मला नाही वाटत आम्ही असे हट्ट ते केलेत हा घेऊनच आम्ही एक एकेकदा असं मन मारलं की नाही-नाही बाबा हे नको आहे मला असं असंय पण आता सध्या हे जनरेशन. मला वाटते की नाही त्यांना माहिती नाहीय की कशी बचत करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे पण मला वाटतय जर कमी झालय. चम्हणजे
हो हो मलाही वाटतं की मलाही वाटतं की आपण पण लहानपणी कसं आपण. बाहेर वगैरे गेम खेळ खेळायचं वगैरे त्याच्यामुळे कसं शरीर तंदुरुस्त राहत होतं नाही का? आणि हे मोबाईल वगैरे- नव्हता टीव्ही नव्हता त्याच्यामुळे डोळे पण आपले- व्यवस्थित राहाचे म्हणजे त्यावेळी चष्मा वगैरे हा प्रकार- जवळ जवळ नवते. नाही का आता अगदी लहान लहान मुलां- पासून अगदी ते मोबाईलच वेड मुलांना. ते टीव्ही मोबईल कम्प्युटरचं आकर्षण. त्यामुळे कसं लहानपणापासून मुलांना अ हा चष्मा लागतो मुलांना आणि चष्मा लागतो मुलांना आणि कसं मुलाचा व्यायाम होत नाही काही नाही त्याच्यामुळे पचनाच्या. पण अतिशय समस्या उत्पन्न झाल्या आहेत अस ह आणि ह मुलांना अनेक- मानसिक आजार पण लागून चाललत्या फाईल आणि याच्यामुळे नाही का कंप्युटर आपलं अ आणि लहान वयातच काहीतरी बघितल जात त पन बघितलं जात त त्याच्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर पण परिणाम होत
परिणाम होतो आणि विषय असा काय झाला कि म्हणजे कस झालेय पहिला मुलांना बाहेर खेऊन भूक लागत होती म्हणजे शरीराची तिकणी जी हे आहे ना वाढते त्या वयामध्ये काय बोलतात ना कि जेव जेवणं खरंच म महत्त्वाचा असतय मुलांच्या वाडी ते आता मुलांच तुम्हाला खरं सांगू आता नाही रा त्यांना भूकच लागत नाही हे एक मानसिक म्हणजे त्यांच एक प्रकारच हे झालेलं आहे शरीरासाठी एक प्रकारच काय म्हणतात ते - एक सवय लागून गेलेली आहे
हा हा.
अस झालेलं आहे होय म्हणजे मुलांना कस सवय ही म्हणजे. पहिला कसं होती एकमेकांच्या आता बघा ना आपण असं ग्रुपमध्ये वगैरे खेळताना किंवा ह्याच्या तुझ्या डब्यात काय आणले तुझ्या डब्यात असं भूक लागत होती त्यांना शाळेत असू दे बाहेर वगैरे अस हे म्हणजे आपण वन भोजन वगैरे करून निघायचं बघा. ते वन भोजन जाय जाण्यासाठी ते आता मुलांना भूक आता भूक लागत नाही त्यांना त्यांना स नको. नको वाटतय एकट राहू वाटतय वायलाच पाहिजे वाटतय किंवा असं खेळणं म्हणजे. त्यांना विसरून गेलेत पूर्ण ते खेळायच म्हणजे आणि त्यांना मुळात म्हणजे एक प्रकारच थोडे थोडे मुलं आजारी. वह्यालागल्यात पहिल्यापेक्षा आताच्या तुलनेत जास्त मुलं आजारी पडत आहेत हयाच गोष्टीमुळे. मला वाटतय. कारण तिने पहिल्यापासून मातीत खेळणं नाही. कशामध्ये मातीम मध्ये खेळल्यामुळे शरीरामध्ये ते एक एनर्जी निर्माण होते. आताची आई वगैरे तर म्हणते अरे कशाला घाणी खेळायलायस. कशाला हे कराले पण ते एक प्रकारच्या आपल्याला म्हणजे माती एनर्जी ये. कारण मातीमुळेच तर आपण सगळं आता
हो नाही, नाही, कस असत माहिती का? नाही कसं असत? की मातीत खेळल्यामुळे काय होतं? मुलांना ना मुलांना ना ते बॅक्टेरियाची वगैरे सवय होऊन जाते ना कीबुवा हे बॅक्टे स्रियांना आल्यामुळे म्हणजे सवय झाल्यामुळे होत कस ती ते तरी पडत नाही जास्त आणि मुलं म्हणजे सारखे घरात आले त्यामुळे काय होतं मातीत खेळले नाही तर त्याला सवय नसते बॅक्टेरियांची, मग कधीतरी त्यांना बाहेर कुठ जायची वेळ आली काही धूळ वगैरे उडाली अंगावर किंवा काही मातीत वगैरे जाण्याची प्रसंग आला तर त्यावेळी त्याला आजारी पडतात. हा. आणि छोट्याशा आजाराचं रूपांतर लगेच मोठ ह्याच्यात होऊ शकत ना, नाही का?
मोठ्या आजारामध्ये होऊ
मुलं पण जास्तच आता आ आजारी आजारी पडायला पूर्वी कसं म्हणजे मुलांमध्ये प्रतिकार शक्ती खूप चांगली होती अ एक तर म्हणजे त्यांच कस की जेवण वगैर- वगैरे असायचं. ते पण घरातच असायचं. हे कुरकुरे वगैरे ते काहीच प्रकार नसायचे ना. घरात जे आई करायची तेच असायचं सकाळचा नाश्ता जेवण हे ते सर्व ह जास्तीत जास्त तसं बेस्ट कीटक आहे. त्याशिवाय दुसरं काही नव्हतं असं. ह पण आता मात्र बाहेरचे शितपेये वगैरे
शीतपेय वगैरे खूप आहेत. होय, त्यामुळे तर त्यामुळे त्यांची एनर्जी जरा डाऊन एवढच -हा. एनर्जी डाऊन झाल्या, पण पूर्वीची मुलं कशी होती? हा एक पॉईंट आहे माझा, की पूर्वीची मुलं कशी होती की एक ते काय यायच त्यांचा म्हणजे एज असायच की, त्या एज मध्ये त्यांना समजायचं, पण आताच्या मुलांना मला हे कळत नाही. एक दीड वर्षाच्या मुलांना पण म्हणजे अस समजते की बाबा समजा आता मोबाईल वगैरे त्यांच्या हातात खाली पडलाय किंवा माझ्या हातातन खाली पडला कि ते असं तोंडाला हात म्हणजे हे कस कळतंय मी म्हणते? एवढी ऍक्टिव्ह कस काय आताची जी मुल आहेत, ती पूर्वीच्या मुलांपेक्षा जरास जास्त ऍक्टिव्ह आहेत अस मला वाटतय. ते आहे पण- त्यांच जे- काय बोलतात ना की जे एनर्जी वगैरे त्यांच्या- थोडीशी कुठंतरी यायला पायजे. नाही होत, नाही होत, नाही वाढ होत नाहीये आणि विषय म्हणजे - काय त्यांना पहिला कस होतं पूर्वी आपण शाळेत जाताना कुठ तरी एक दोन पुस्तकं म्हणजे लई झाली किंवा एक दोन वह्या म्हणजे लई झाल्या. आता कसं व्हायलंय? हे सब्जेक्टच वेगळं ते सब्जेक्टचं वेगळं. हे वेगळं त्यामुळे ते त्यांच्यावर मला वाटतं एक प्रकारचं- हे पण आहे लोड पण आहे पूर्वीपेक्षा म्हणजे पूर्वी कस? मुलांना एवढे शिक्षणाचा लोड नसेल. तेव्हा त्यांना तेव्हा दहावी टफ वगैरे वाटत होती- थोड, हा.
मोबाईल वगैरे आलेय ना त्या- तुम्ही कसा वापर करताय? हे पण महत्वाच आहे. हां मोबाईलचा जर तुम्ही चांगल्या- पद्धतीने वा ज्ञान मिळवण्यासाठी- वापर केला तर ते पण खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट पण मुलं त्याच्यापेक्षा - त त्याचा जास्त अतिरिक्त वापर- त्यामुळे हल्लीची पिढी जरा हा तिकडं चालली असं वाटतंय म हा हा
तेच तर आहे ना मेन म्हणजे तेच कारण आहे कि हल्लीची पिढी जरा दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे जास्त वेळेवर कंट्रोल हा वेळेवर कंट्रोल नाही आहे त्यांच असं झाले चालते छान हो धन्यवाद थँक्यू ओके
हम